हॅलो.
हॅलो.
हा बोल ना.
हा आमचा डॉन आत्ताच आलाय.
आलाय का बर झाल. मग काय तर नाही ग परत लवकर संपावं लागेल ना.
तू गौरीला पण चालू करायला लावलं का?
नाही नाही तिचं ऑलरेडी ते पप्पांचे मित्र बोललं नाही का माझ्यासाठी घेतलं होतं पण त्यांच बघ ना काल झाल झालय आणि ते पण मला लिस्ट मध्ये सरांच्या - नांव दिसलं मं तिलां बोलले बघं बरं चालूं झालं कां हम्मं ती करणारं आहे हां मलां मेसेज केली मलां व्हिडिओ कॉल केली तरं मगाशी
म्हणंजे पप्पांचा मित्रं म्हंणजे त्यांनां पणं येतं असं त्यांनी सुरु केलं पप्पांच्या मित्रांने असं
कायं मित्रांनी नाहीं गं माझ्यांसाठी मीचं सांगितलंत नाहीं कां तुलां तिघांना दिलं होतं मी ते ते त्यांनां कांल कारणं बाहेरचे कोणं भेटतीलं नाहीं भेट तं मंग तिलां कांल आल्यांवरती मांझे पणं आतां करवूंन घ्यांयचे म्हणलं ठीकं आहे चालेलं
तेचं तेचं तेचं हेे करूंन मंग तिचे तुझें आतां किती झांले यांच्यावर
यांच्या वरचे आतां सांत सांत एक होतीलं बघं हां आपले आतां आपले अजूंन किती
एक बांकी अजूंन तीनं तीनं बांकी आहेतं
हो आपणं दोन दोन झालंय नं आतां
हो म्हणजे अजूंन हां तीस चौथा हां तिसरां असेलं नां अजूंन दोन असतीलं आपले
हां तुझां तिसऱ्यां आतां आपले हां एक एक होईलं हां मंग नंतर दोन दोन राहतीलं
हं हं
बांकी कायं म्हणते तुं जेवली कां नाहीं
नाहीं आतां जस्टं जेवणं केलं भांडे आवरले कपडे धुतले राहिल होतें तेवढे सगळं आवरलं
बांपरे परं आलं की कांहीं सुचतं नाहीं मलां कायं झालं आपलांय झालं कॉल आणि अ हां उठलां होतां
हम्मं हं
आणि आतंच होतां मी दांर लावूंन घेतलेलं कारणं कुंकर पणं लावलेलं शिट्टी वगैरें वाजली तरी खांद्या खांयला उठेल म्हणूंन बगीतल तरं तो प्रणव उठलां होतां कांहीं नाहीं खेळतं होतां घेतलं वगैरें त्यांला खाऊं वगैरें घातलं
हम्मं
जरां ते दोन तीनं झाडं लावांयची होती मलां समोरं बसूनचं लावतं ते लावलं म्हणजे झालं सोड माझं सगळं ते मनीं प्लांट वगैरें होतां गं
नंतर
ते घेतलं होतं लांवायलां
लावायचं गं ते याचं झाडं लावायचं गं कायं म्हंटलं असतं म्हणे मॅग्नेटचं आहे तरं बघं अजूंन कांहीतरी म्हणतांत त्यांला दरवाज्यांतचं लावायचं असतं ते झाडं खूंप चांगलं असतं म्हणजे छोटं स्वरूप येतं तूं जसं त्यांला हे केलं नां शेप दिलां नां तसं वाढतं ते बारीक बारीक पानांच कांहीतरी नांव हेगं त्यांचं मलां कांहीं लक्षांत नाहीये
आल्यांवरती सांग मलां
झेडं प्लांट झेडं प्लांट
ओके बघावं लागेलं
झेडं प्लांट एकदंम छोटसां आहे तो आणि तूं जसां यूंज केलां नां हं दारातं म्हणजे इंट्री गेटं लां इंडोर प्लांट आहे आणि तो कसां आहे माहिती आहे कां तू जसां केलां नां तरं त्यांची खोडं तूं जरं त्यांची ग्रोथं केली नां तरं झाडाचं खोडं आहे नां कमीतं कमी आपल्यां अंगठपेक्षाही मोठं होऊं शकतो आणि झाडांचे वरचे पाणी एकदंम छोटे छोटे ते झाडं नां एकदंम असं वाटतं नां मोठं झाडं मोठं झाडं जसं कांहीं छोटं दिसतं ते नाही काय ते छोटी प्रति इतकं सुंदर वाटतं, ते झाड इतकं सुंदर वाटतं ना तू इमेजिन कर.
नाही मला हवेत अगं झाडं वगैरे इतके आवडतात ना, त्याला पण आवडतात आणि मला पण
आता तू मी श्योअर नाही, ते इंस्टावर बघ याच्यावर बघ काय म्हंटलं असं? फ्लिपकार्ट वर रिजनेबल हा मिशो वर फ्लिपकार्टवर रिजनेबल प्राईस मध्येय आणि त्याला काही खूप डेव्हलप करावं लागतं, असं काही नाही आहे. आणि खूप पा- माती पाणी लागेल, एवढं बी काही नाही.
नाही नाही इंडोर प्लांटला तुला माहिती, आहे का आठ दिवसाला एकदा पाणी घातलं तरी चालतं कारण, अ-त आपण प्लांट घेत तर त्यांना विचारलं ना ते सांगत होते, आम्हाला की त्यांना जास्त काही पाणी लागत नाही. मग एक दिवस तुमचाच ठरवा म्हणतात, मग आम्ही दर रविवारीचं तर इंडोर प्लांट ला पाणी घालतो.
तेच तेच तेच. हा प्लांट लावतो, बरं का याचे तू वाटलेस हे सगळे बेनिफिट ऐक वाचं आणि तो बघ.
हो, आणि तो स्नेक प्लांट नाही का गं तो पण मी लावलाय, ऑक्सिजन वगैरे साठी चांगला असतो ना तो. माहित आहे, ना तुला स्नेक प्लांट?
नाही बरं का मी सांगते, काय मँम आमचे सगळे छोटे छोटे छोटे छोटे झाड हायना तिकडच्या ग्यालरीत
हम तुला पाठवून ठेवेन, मी तो फो म्हणजे घरातच लावलं मी. कारण आमच्या दोघांना पण झाडं वगैरे आवडतात गं, मग आता- आता काय झालंय घ्यायला, काही नाही भरपू भरपूर झाड पण आता हा मुलगा आता कसं काय, करेल काय माहिती?
तेच ना.
रांगायला लागला कि हेला माती वगैर, का कुठं काय?
त्यामुळं मला आ आहे या दोन- तीन, तीन -चार कुंडया आहेत, त्याचं काय करायचं तोच चाललाय विषय.
तुला लागतील ते.
ऑलरेडी दोन्ही गॅलरी टपात बाहेर, सगळं भरलयं. बेडरूमच्या बाहेर पण ये, आणि हॉलच्या पण बाहेर ठेवलंय.
आणि विथ फर्निचर केलं का तुम्ही, फर्निचर पण केला जातो? फ्लॅटमध्ये लगेच.
पण माझं फक्त किचन ट्रॉलीज वगैरे सगळं झालेलं आहे. आणि बेड वगैरे सोफा, कबड वगैरे झालंय. फक्त आता टी. व्ही युनिट अजून आम्ही टी. व्ही दोघांना तशी काही आवड पण नाही टीव्हीची. आणि जॉबला दोघं पण जात होतो, त्यामुळे पहिल्या पासूनच काय आम्ही टी. व्ही घेत
त्यावेळेस नव्हत.
आणि आता बघू टी. व्ही युनिट आणि हे करून घ्यायचं, सेफ्टी डोअर. ते राहिलंय अजून माझं काम.
हा हे सगळं काम करतात, बरं का माझे मिस्टर.
करतात का?
हो, म्हणजे हे कोणतं सेफ्टी डोअरचं आहे, ना हो सेफ्टी डोअच ते खूप दूर दूर पाठवतात, गं येवला मी म्हणते मुंबई त्यांचे हो त्यांचे माणसं आहेत, ते ती म्हणते नाही का अक्रेली थांबते उड ते ग्रीन कलरच हे येत बघ सीट ये इत बघ त्याच्यामध्ये माझ्या नंदेची त्यांनी एकच दरवाजा त्यांनी फक्त काही तरी, पाच एम एम चा का सहा एम एम चा दिला होता, आणि त्याच्या नंतर ते दरवाजी आणि त्याच्यावर त्यांनी ती डिझाईन केली, आणि मग त्याच्यावर ती इको पिंट येते ना ती मारलेली त्याच्या, नंतर इतकी सुं सुंदर दरवाजे चाललेत, म्हणजे तुजं पाहशील ना तू म्हणणारच नाही, की हा दरवाजा असा बन अस खूप हेवी दरवाजे झाले त्यांच्या व खूप हेवी झालेले तर माझे मिस्टर सांगतात स्वतःच घर झालं हा तुला मी टाकेल त्यांची लिंकच टाकेल त्यांच याला पण आहे इं्स्टाला पण हो इनस्टाला पेज आहे
बरं झालं अगं कसं आहे इथ थोडेसे असं कसं तर सगळेजण बघतातच ना ग रिझनेबल पाहिजे परत तो जास्त आता काही जण
नेमप्लेट नेमप्लेट घराची नेमप्लेट वगैरे सगळं करतात ते
वगैरे ते सगळं सेम अस पूर्ण म्हणजे पॅकेजस अस बघतो सेट पूर्णात तस टाईप मध्ये मला पाहिजेल अस आहे की चप्पलचं स्टँड वगैरे म्हणून तर मी स्वतः घेतलं पण नव्हतं आज
हा बोलला आता बघू दिवाळी पुढची दिवाळी असेल कारण आता ह्या वर्षात आम्हाला
तिचं तिने टिटवाळ्याला घर घेतलं ना मग तिला पाहिजे त नेमप्लेट आम्च बनवून दिली इतकी सुंदर नेमप्लेट पण झाली ना लाईट म
मला आ त्यांचं मी पेजचं ना नाव पाठवून ठेव मी त्यांचं बघून हे करते का सांगू का किंवा माझ्याकडे त्यांच्यासाठी ठी ना माझं एकट्याचच काम नसणार आहे ग चार जणांना ठेवलंय मी सोबत म्हणून सांगते तुला जर का रिझनेबल वगरे पडल त्यांना पडलं ना त्यांना पण कारण मी आता कालच माझी एक शेजारचीच मैत्रीिण होती ग ती पण बोलली तुम्ही जेव्हा करणार आहेत ना तेव्हा मला सांगा आणि आमच्यासाठी अजून दोघं जण थांबलेत
ह फ डिझाईनचा तरवाज वगैर तुला देवाारयची मागे बॅक प्रिंट आहेते बघती
हो हो हो ते पण किती छान वाटते ना अ स्वामी समर्थन जे असेल किंवा ओम वगैरे जसं तुम्हाला हवत असं
हो हो ते पण करतात हे देवाऱ्या पण करतात हे
बरं आहे ना ग सगळं चांगलं मला फक्त मी त्यांच तर ते पेज बघून हम्म ते स्वतः काय करतील बाबा घर बघ तू हो
हां सर
करणारच ना ग स्वतःच होईल होईल सगळ विश्वास ठेव देवावर होतय बघ सगळं
आत्ता माझी माहिती तेच म्हणा ती
तू पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी घे होत बघ सु
खेड्यावर होती ती राहत मग तिचा तरुण झाला मला ति नच मेसेज केला की झाला स्वाती माझ्या रूम मध्ये म्हणजे तिचं ऑलरेडी होत घर पण मग तिम्हाला तेच सांगण्यासाठी महिना झाला म्हणे आता सगळं सेट झालं मग तुला कॉल केला म्हणे झाला म्हण
कुठं घेतलंर
आता मालेगाव म्हणून गाव आहे मालेगाव तालुका तिकडे तिचला ती गावावर राहत होती बरेच दिवस सासऱ्यांकडे म आता पोरांचं शिक्षणाच दृष्टीने मग तिने आता केला तिचं होतच होताचं घर पण रेंट दिलं होतं मग आता तीच शिफ्ट झाली तिथे इथं नाशकात पण आहे त्याचा स्वतःचा काय.
वा
हव नाश्कात दोन फ्लॅट आहे तुला सांगू त्यात सगळं एकच हला
पण तुम्ही ना मला असं वाटतं की फ्लॅट वगैरे घेण्यापेक्षा आता नाशिक वगैरे त्या साईडला अजून पण जराशी घरं वगैरे भेटत असेल ना ग रिसेलमध्येध्ये घेऊन तुम्ही स्वतःच
नाही तस बजेट पण पाहिजे ना मला एवढं नाही नाहीशक्य असं आणि आता पुोरांचं शिक्षण त्या सगळ्या गोष्टी आता माझं तसं प्लॉट वगैरे आहे सगळ
तुला सांगू का म्हणूनच आम्ही ना काय? प रें हो विचार उ खिलामी
हम् हम
कारण आम्हाला पण माहित होतं आत्ताच आमचं होणार आहे दोघांसोबत एक एकत्र काम करून होणार जाऊ आणि आता बघ. होरग झाल्यावरती त्याच्याच खर्च काय न का? नवीन नवीन येतात समोर त्या आ त फ्लट झाला आणि आमच ते पहिल्यापासून तस ठरलेलंच. कि बाबा फ्लॅट वगैरे घेतल्याशिवाय काहीच नाही पुढचं प्लॅनिंगच नाही करायच.
अच्छा
पण आता स्वतः रिलॅक्स वाटतय हो करते करते. हो हो बाय.
ह हच्यात मसाल्यावर